हॅलो हॅलो हा
हॅलो आवाज येतोय का माझा
हा हो हो येतोय
हा
बोल ना येतो यावर आवरा लागलंय बघ
होय
हा आता स्वयंपाक करायचा.
गडबड कुठ ग काय जरा गॅस संपत आलाय ते तरच चाललंय बघ आणि काय आता ओटीपी असल्याशिवायस सिलेंर पण भेटत ना युद्धामुळे सगळं प्रॉब्लेम झाला.
बाई इथ तरी खेळ तुम्ही तर शहरात आहे खेड्यात बा व इताग आलाय मला तर बाकीच्यांच बघूनच भीती वाटते मला.
हम्म तरी पण काय ग पण आमचं कुठं शहरात आहे तरी येतोय कीम्हीण खेड्यात थोडंफार.
होय का नाही ग कसं होतंय आता ते चुलीची वगैरे सवय नाही की नाही मे ग्यास गीजर पाण्याला सुद्धा गॅस गिजर वापरायचा स्वयंपाकाला गॅस वापरायचा आता ती चूल पेटवायची कुठं त्याला लाकडं आणायची कुठून
हो
लई मोठा प्रश्न सगळा पडलाय दुसऱ्यांचं बघून ज्यांच्याकडे आहे ते बंब पेटवतात किंवा मग चुलीवर स्वयंपाक बनवतात काय
होय मग करणार काय ना आता गॅसतच प्रॉब्लेम झाले सिलेंडरचा
मग मी तर ह्यांना म्हटलं बाई
प्रॉब्लेम झाला
तेच की ते सगळ्यांचं बघूनच मी ह्यांना म्हणलं कि आबा एकत एक एक्स्ट्रा अजून सिलेंडर तरी घेऊया, नाही तर मग, इंडक्शन शेगडी आणूया.
हम्म.
हम्म. मग हे काय बोलले माहिते का मला? हसशील तू सांगितल्यानंतर.
ह, ह.
हे हे म्हणले की, आता तुला आठवणारच की, ज्या वेळेस मी तुला म्हणत होतो. इंडक्शन शेकडी आणूया, अससावी आपल्या घरात स्पेरला, आता त्याचे दर म्हणे, इतके वाढले. सगळ्यांची धावत हा सगळे तिकडच पळताय. शेगडीच घ्यायला म्हणे. म्हणटल काय आता. शेवटी ज्या त्या गोष्टी, ज्या त्या वेळेसच सुचणार ना.
सुचणार होय. आणि गरज असल्यावच किंमत वाढलेली असते.
हा मग काय करायचं आता. ते गॅसचा तर एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. मग दोघच असतो आता. त्यामुळे कधी कधी हे म्हणतात. एकदा स्वयंपाक करून ठेवत जा. सकाळीच. संध्याकाळ सकट. म, क, मग, कधी कधी तो पण, पर्याय योग्य वाटतो. यमला. गॅसची बचत पण होईल. आणि पुढ हा पुढं येणारा त्रास आपल्याच वाचणार. चुल पेटवा हे करा. ते करा.
होय. नाही बाई, मध्ये गॅस गेला आमचा. त्याच पिरियडमध्ये. शॉर्टेज होतं तेव्हा सिलेंडरचं. केला ना. एक दिवस स्वयंपाक मग चुलीवर. जळण होत सोड. त्यांच सेंट्रिंगच्या सामानचं.
हम्म हम्म हम्म. तुझ बरय बाई भाऊजीच. तेच की भाउजींचं येतय काहीतरी काहीतरी म्हणून. तुझं आपलं बरय.
हा. तेवढं झालं ग ते. पण नंतर आणि मग आ सगळंच मग त्याच्यावर. स्वयंपाक पण त्याच्यावर. पाणी तापवायच त्याच्या वर. ते आठवड्यात, पण संपलंच की, आम्ही कसं पाणी वगैरे तापवतोय. कधी तर. म्हणजे, गॅस गिजर म्हणला, सिलेंडर घ्यायला तर. तिथला पण. पण अस स्वयंपाकायलाच मिळना. आणि ते पाणी तापवायला, सिलेंडर कुठला आणायचा.
होय नाही पण इथे एक मोठी फॅमिलीये. तुला सांगते वीस पंचवीस माणसांची फॅमिलीये. त्यांना तर इतका मोठा. आणि फॅमिली रिचं आहे गं ती. आणि त्यांना तर एवढा त्या गॅसचा इश्यू. एकतरी त्या, घरातल्या बायकांना. बाहेर जाऊन माहीत नाही.
हं.
ते अक्षरशः तुला सांगते. ब्लॅकने गॅसेस घेतले. दीड हजार रुपयाला एक सिलेंडर. आणि त्यांचा तरी सिलेंडर पंधरा दिवसात. संप तो. काय करायच. हा काय करायचं, त्या माणसांनी म.
होय मग.
आव बळ, शेव आपल्यासारखे कसं. छोटी फॅमिली असल्यानंतर, आपण कसं सपोज. दोन वेळचे एकदा खाऊ, करून खाऊ शकतो. नाहीतर म कसं, आज बा राहू दे. बाहेरच काहीतरी आणून खाऊया. असंही करू शक तो. पण मोठ्या फॅमिलीचं, लई बाबा अवघड होत्या. अशा परिस्थितीत.
होय, होय. खरंच. इथं पण झालं तसंच. आमच्या ह्यांची, मा मामायेत ना. त्यांचा सिलेंडर संपला अचानकच. आणि मेन यात्रा. त्यांनी अक्षरशः कीनी म्हणजे किलोवर असं. देतायत ना भरून सिलेंडर. ते सुद्धा तेव्हा किती कुठं पाच किलो दे कुठं हे दे असंच केलं त्यांनी आणि तसं आणलं का तर यात्रा आहे. पाहुनं तर आलेत घरात काय करणार आहेत. मंग. आम्ही पण गेलो तरी मी म्हंटलचं मामींना मामी उगीच कशाला स्वयंपाक करता. स्वयंपाक घाट घालायला लागलाय म्हटलं आम्ही तरी जवळचं राहतोय. करू नका स्वयंपाक नाही म्हणले तू पहिल्यांदाच आल्यासं एवढ्या वर्षानंतर. आणि यात्रेसाठी पहिलाचं बोलवले तुम्हाला आणि करणारच म्हंटल्या हट्टून स्वयंपाक केला त्यांनी पंधरा वीस माणसाचा.
काय करायचं मग आता नाही पण नेमकं. कसं ते सगळीकडे यात्रा यात्राची तयारी आणि लग्न सराई. सगळं सोबत होतं. आणि हे मध्येचं युद्धाचं आलं.
होय. होय.
माणूस एक वेळ म्हणजे कपड्यांची खरेदी असेल किंवा. ते लॉक. लॉकडाऊन वगैरे असेल घरात बसून राहावा बाहेर पडू नका हे सगळं ऍडजस्ट करेल ग पण खाण्यापिण्याचं काय करणार आहे केवढा मोठा प्रॉब्लेम आहे हा
होय मग काय आणि आत्ता युद्ध चालू आहे म्हणे कि गं
हो अजून पण चालू आहे म्हणतायं पेट्रोलं चे पण रेट वाढणार आहे.
वाढलेले हायत वाटतता अनी. मध्ये वाढले ह्याच्या वेळेस सगळंचं बंद होतं तेव्हा.
अशा परिस्थितीत मध्यमवर्गीय माणसांनी काय करायचं.
काय करायचं. मंग काय.
जाना रोजचं अपडाऊन असेल वीस पंचवीस किलोमीटरचा. ट्रॅव्हलिंग करायला लागतं असेल जॉबसाठी. वगैरे त्या माणसानी काय करणार वीस पचवीस हजार. पगार आणि पेट्रोल वर जर त्यांचे चार पाच हजार जात असतील. मंग लय मोठं. अवघड आहे सगळयांच. लईच लईच आवघड आहे कोरोनाच्या काळात कसं शेतकरी लोक वगैरे शेतीचे. त्यातच जाऊन राहत होते आम्ही तिथंच करतो, तिथंच खातो, आम्हाला लॉकडाऊनचा हा विषयच नको,, कर्फ्यू वगैरे हा विषय नको,, पन गॅसच जर नसेल शिजवून खायला,, तर करनार
करणार काय? होय.
आता शेतकरी तरी कुठें. जळण वगैरे गोळा करणार आहेत. कशाची झाडं वगैरे तोडणार आहेत किंवा काय.
हो नाहीचं कि आणि कसं जेवढं जरी केलं पण ते संपणारच ना जेवढं साठवून ठेवलं ते.
नाही पूर्वीची माणसं कसं करायचे स्वतःच्या शेताच्या बा कडे ने शिवरी वगैरे म्हणत होत. कि नाही पूर्वी हा. तशी झाडं वगैरे लावत होते,, म्हजे दरवर्षी उन्हाळ्यात त्याचं कटिंग करून, पावसाळ्यासाठी,, हिवाळ्यासाठी ठेवत होते ते, वाळवून वगैरे, आताची पिढी कुठलं ग बाय का लावून काम करून घेते,, हाय तेच त्यांना काम होत नाही आणि ह्या, हां, आणि ह्या गोष्टी साठीच थोडीच वेळ देणार आहेत.
नाही नाही, आणि कसं तर झाडच नाहीत. आता, आमच्यात असे, म्हणजे ते रान आहे की नाही, आमच्या पाहुण्यांचं. त्यांच्यात बघ एक झाड होत नारळाच, काय ते सुद्धा परवा काढलं अडचन व्हायां लागली म्हणून, आता असं इत कडक ऊन असंतय, उन्हाळ्यात तर जायाची सोयच नाही त्या शेतात, अस. झाडच नाहीत तर मग काय कापणार?
त्या वेळेस शेतकऱ्यांना कळालं आता युद्धाच्या वेळेस, की बाबा आपले पूर्वज असे का करत हो ते का शिवरी लावत होते, ते शिवरीचं कसं ग गुरांना सुद्धा खाद्य होत होत, आणि प्लस जळण सुद्धा होत
जळन.
लयी अवघड परिस्थिती आता सध्या माणसांची. युद्धा मुळं, कोरोना मुळं, काय काय शिकायला मिळालं मान
शिकायला मिळालं होय खरंच शिकलो ग आपण.
म मोठमोठे हॉटेल्स, मोठमोठे ढाबे. बंद होण्याच्या मार्गावर आले होते.
होय आमच्या इत तर झालंतेच बऱ्यापैकी.
आणि त्यांचं मग टाइम लिमिट ठेवलं त्यांनि, तीन तासच फक्त ओपण. ठेवायचं तीन तासातच जेवढे तुमचे कस्टमर येतील तेवढेच करायचे. जास्त तुम्हाला सिलेंड डर मिळणार नाही, किंवा मग बंद ठेवा दोन दिवस, दोन दिवसानी चालू ठेवा असं.
हां!
म्हणजे मग त्या तिथे जाणाऱ्या कामगाराचं काय? तिथल्या आचाऱ्या चा पगार काय, शेवटी हॉटेलवाले म्हणार बंद चं आहे तरी मी तुम्हाला कुठलं पगार देऊ?
पगार देऊ, होय.
म या एका युद्धामुंळं किती माणसांना त्रास झाला असेल.
झाल मग काय
मग,, आपल्यासारख्यांना होतोयच आपण फक्त गॅसचा विचार करतोय एकेकांचा ईनकम सोर्स सुद्धा. बंद झाला त्यामुळे.
होय, होय झालं की ते पण खरंच आहे ते. किती भीषण. काय नव्हेच लय सगळं आता हे व्हाय लागलंय ना गं सगळं त्या बघ की किती, किती, प्रॉब्लेम्स यायला लागलेत.
माणसातली माणुसकीच राहिली नाही म्हणल्यासारख झाले तरीही आप आपल्यासारख्या खेड्यात गावात कसं म्हणतात तरी बाई तू जेवलीस का नसलीस जेवलेस. तर ये माझ्याकडे आज संध्याकाळी माझ्यात या सगळे जण असं अजूनही चालू आहे खेडेगावात.
शहरात कोण विचारतय कोणाला?
हे हे कुणाला वेळच नसतोय, आणि प्रत्येक जण स्वार्थी असतय ग आप पापलं फक्त बघत्यात,, उद्या माझं संपलं तर मी काय करू?
माझी मैत्रिणी तरी म्हणली, तुला पटणार नाही आम्ही तीन दिवस झालो रोज स काळ संध्याकाळ विकत आणून खातोय.
बघ.
म बरं ते दोघं आहेत म्हणून ठीक आहे गं बाकीच्यांनी काय करायचं?
होय!
म सगळेच थोडी असे करू शकत्यांत हा.
नहीच ग किती जरी हे बघ, किती पगार कमी असणाऱ्यांच तर काय विषयच नाही ग त्यांनी खाणार कित ती आणि ते ठेवणार किती आणि महिन्यानंतर पगार होणार तेव्हा काय करणार आहेत मग.
नाही पण ह्याच्या मध्ये मला एक माझ्या नवऱ्याची आयडिया कल्पना भारी वाटली. कि सकाळ, संध्याकाळ एक वेळ स्वंपाक बनवून ठेवा, दोघच आहोत काहीही होत नाही, थोडे दिवस खाल्लं तर.
होय, ते पण बरोबर आहे भाऊजीचं एकदम.
तेच की.
मी पण मध्ये तसच केलं, भात कसं करत होतोय कुकरला छोटा कुकर आहे, त्यात सकाळ संध्याकाळचा भात लावून ठेवणार.
हा
ते तरी आठ साडेआठ ला आपण कुकर लाव तोय डबा नसला तर, नाही तर दहा वाजता आपण लावतोय एक एकदा. कधी कधी जेवायच्याच टायमाला लावतोय मग, मग ते कसं संध्याकाळी एक शि टी दिली त्याला, झालं गरम तयारच होतोय भात. एक अश एक शिट्टी दिल्यावर. हा मग काही गरजच नाही ना मग, होतोय मग मध्ये केलं बाई मी पण तसं थोडे दिवस.
काय करणार पर्यायच नाहीये. बघू आता कधी युद्ध संपतंय, कधी सगळं व्यवस्थित सुरळीत मार्गी लागतंय, त्याच्यावर
लवकरात लवकर सगळं होऊ दे, चांगलं.
चालेल, ओक, ठेऊ मग? बाय.